हॅलो हॅलो हा सुटलं काय कॉलेज?
सुकलं निघाले चाल खवं हळ हळ घर हो चालेल
गाडी न्यायची
मला गाडी अजून घेत नाही
इ इलेक्ट्रिक गाडीच काल काय सांगितलं माहित चार्जनी त गाड्या घेतल्या त्याच चार्जिंगचे जास्त बिल या लागले वाटत आता अस म्हणत त्याला सोलर पाहिजे सोलरवाल्या चांगला आहे
हा हा हा काय असतं सोलर सोलरच कस असते स्कीिम
कशी म्हणजे तीन किलो वेळ दोन किलो वॅट एक किलो वॅट जसं तुम्हाला लो मंजर आहे. त्याच्यामध्ये हम शासना अनुदान देते आता तीन किलोवॅटचं बसूनल तर अठ्याहत्तर हजार रुपये. सेशन अनुदान देतो तुम्हाला? सबसिडी असते ते हा मग ते माफ करतात ते रिटर्न देतात तुम्हाला पैसे आणि आत्ताच्या दिवसात चांगलं हे होतं प्रोडक्शन असते उन्हाळ्यात पण प्रोडक्शन चांगलं आहे पावसाळ्यात पण होते की असे करता येते त्याच्यातन लाईट बिल आपल्याला झिरो लाईट बिल होतं.
बरं.
बरं. आता बऱ्यापैकी मोठमोठे इन्स्टिट्यूट आहेत ना. ते सगळे सोलोर करायला लागलेत आता हा ह आणि हे काय बरं.
हा बोला.
किती वाजता सुटले.
सुटलं आहे आता किती वाजले. निघाल हो तू किती मला वाटं सव्वा बारा निघालो सव्वा बार. सव्वाबारा ला नाही हो किथ दहा मिनटं नाही नाही. नाही नाही सव्वाबारा नाही मलावाटले पावणी बारा निघोलतो. पावणे बारा पावणे बारा वाजले असतील अस. कार्यक्रम होता आमच्यात अवेअरनेस अंमली पदार्थ विद्यार्थी सुरक्षा हा त्यामुळेच हा त्यामुंल पाहून भराला निघाल होत. बरोबर माझे मी आता बघितलं घरा शेवटचा तास झाला नाही मुलांचा कार्य्रम झाला शेवट सच झाला नाही.
कितवीच्या मुलांसाठी असतो तो कार्यक्रम
अकरावी बारावी जुनेर
हां.
जुनियर मुलांसाठी सगळीकड चालू असतो तो
होय हा ते मी हना. मी विचारलं परवा दिवशी जाणार आहेत ना एकोणीस तारखेला
हा.
ह्याच्यासाठी ते सोळा्याला सातशे रुपये काढलेत पर हेड
अग बाई.
सातशे रुपये जाण येन. आणि बहुतेक त्याच्यात चहा होईल चहा नाष्ट असणार आहे कायतर संध्याकाळी परत येणार आहेत, इंदाूर ला जाणार आहेत.
हा हा.
त्याच्यानंतरच काहीत पुढचं रिंगण, काहीत वारकी का काहीतरी गाव आहे, तिथ असते.
बर.
जाऊया का आपण, एकोणीस तारखेला मग.
लग्न आहे आमच्यात आमच्यात लग्न आहे.
लग्नाला गेलच पाहिजे, असंय का कंपल्सरी.
कंपल्सरी केलंच पाहिजे, शक्यचलत नाही, ताकारारीच्या जवळ.
टाकरे जवळ कुठं?
कुंडलच्या आणि ताकारेच्या मध्ये कार्यालय आहे. तिथं आहे लग्न.
बर तसचं तिकडनं जायचं पुढं विटा मार्गे
विटा मार्गी इंदापूर घरला कधी येणार परत
दुसऱ्या दिवशी. हो
हा रविवार आहे येव.
अ होय.
पुढच्या रव पुढच्या शनिवारी एकादशी ये आषाढी एकादशी.
हो शनिवारी आषाढ एकादशी ये त्यावेळी गर्दी असणार आहे, भयानक गर्दी असणार आहे.
आहो पंढरपूरला कुठ जाता ही सोहळयाला बघा जातात माणसं ही वारी दिंडी. माणस हे रायचं पालखी ह्याज दर्शन घ्यायला जात्यात. पालकी सोहळा असतोय हा.
हो.
हा म ते बघायला जात्यात माणसं.
हूं हूं हा.
आणि तिथं मग ही वारकऱ्यांची सगळी पालकीची गर्दी असते ना पंढरपूरला.
होय ते बीमच हे काढलेत बरं का.
हा गाडी दिसते गाडी दिसते, कोणाची तरी काढलं काय गेली काय पण गाडी आहे.
हा म असेल असेल, मग ते हे करणार असतील आता हं भिती चालू करणार येत लावायला.
म ती काय बघितलं का ती शंका होती ती.
ते आतल्या बाजून हाय.
म तुम्ही विचारलं त्यांना ते आले होते, वे न व आप्पा आले होते का?
नाय आप्पा नव्हते ते म्हटले आतल्या बाजूनचे फि डांब हाईत ना त्याच्या आतल्या बाजूला आहे, जिथं आपला डाम दिसतोय त्याच्या आतल्या बाजूला हाईत डाम.
ते तिरका नव्हे पुढचा डॅम ड्रेनीजला काढलय रस्त्याकडेचा.
तो आत तो ब अ त्याला असं बघत गेल- तर ते तिरका हाय म्हणले.
बरं.
तिरका आहे ते तिथं म्हणजे कोस आहे, तिथं कोस आहे आणि जे आप पण आपले काही डाब हालेले नाही, त्या डांबाच्या बरोबर हाद्दीत आहे आपण. आणि तो तो तिथं हे असणार आप पण मग ते काय केलं, आपण ज्यावेळी हे लावलं ना झाड लावली ना ते आपण एका रेषेत घेतल्यात.
हा.
तस असणार तो तिरका असणार आहे, तिथ किंवा मग एखादी ती माती वतली ही वत तल की नाय वाळू हा मग त्या धक्क्यात पण ते
नाय डाम कस हलल हल काय माहिती
कट झाला.
ते व्हय तिकडला मधला मधला ते पडला नाय का मधला मधला डांब पडला.
हा पण आता ती म्हणली जो डांब आहे आता उभा पारिजाताच्या झाडाजवळ त्या झाड त्या डांबाच्या आतल्या बाजूला हाय आपण. आणि तो बाहेरचा तिरका का हां. चिककूच झाड आहे, ते बाहेरच्या आत आहे, आत येते आणि हे. इकड बाहेर येतून बाहेर येत असं होतं, मग ते एकदमच तिरकळ गेलेय तिथं.
होय काय म्हणजे बरोबर म्हणजे जे केलेय ते बरोबर हाय.
हा असं त्यांचं म्हणणं आहे की बरोबर येतंय. बरोबर कारण तिकड तिकडचं जो डांब हाय की नाय मानेंच्या बाजूचा तिकड शेताच्या त्याच्या आत किती आहे बघा आणि इकड हा
पण तू तिरका झालाय न तू िरका झालाय त्याला सरळ केला पाहिजे मानचय तोला
नाही नाही तिकडच कुठलं तिरका झालाय तिरका नाही झालेला
त सरळ आहे पण त्याला लावून आपल्या हातीच आहे की नाही ति झालाय प मध्ये दगड टाकला होतां तिने
हां हा मग तो सर्ळ केला पाहिजे तो पण करायला ला पण ते आज दिसते सगळं ते म्हणले काही एवढं किरक नाही ते म्हणले हो त्या नावाच्या आता आपण
हा
तो तिकडच बाहेर आहे असा आहे आणि त्यांनी पहिले त्यांनीच कंपाउंड केलेले आहेत ना त्यांनी कमफर्ट केलेले आहेत
ह लते की पण वरच आहे की नाही वरच बरच स्लॅब वर जे आपण नेमकी काढले क नाही स्लॅब वण ज काढलं नाही नाही नाही नाही तेच कि तीच स्लॅबच फोटो घेतलाय आपण युटिलिटी वर घेतलेला होता त्याच्या बरोबर खाली आहे का ते असं मला
हो त्याच्या खाली आहे आता त्यांना तेी बघायला सांगतोय की मी तिथं त्याच्या खाली लाईन दुरी सोडून ना
हा ते ते हा बरोबर ते तिथे आले की मग म्हणायचं ते
ते बरोबर आहे हा नाहीर त्याच्या बाहेर गेलं तर मग ते सरकले असं
हा तेच मी पाणी मारायला गेलोत कळत नाही ना पाण्यान नेमकं काय होते ते असं होत हा हा मग कळत नाही त्यां आपल्याला काय ते दोरी सोडायला येत नसते
हां
मग ते एक उपाय ह कि ऍक्च्युली बरोबर ते मग ते बरोबर आहे वरचाग दुरे खाली गेली की मग म्हणायचं समजायचं
त्याच्या बरोबर हा हा तस ते मी सांगतो त्यांना कॉल करून सांगतो त्यांना बघा म्हणून
चिक आहे काय नाही काढ एक दिसतेथे लावलेली ग फळ्या काून गेली तुमस फळ्या काून गेली
हा ती ह्याची गाडी आहे का युनिफॉर्म आहे का मी गाडी लावतो तिथं
हा हा हा थांब थांब एक मिनिट नाही नाही हिरो हिरो हिरो
बिल आपण इलेक्ट्रिक लावतो तिथंच ना
तिथं नाही गाडी दुसरी पार्किंग मध्ये एक गाडी लागली पारक मोते ह होत काय तरी असेल खऱ्याबिळा काढून माणसं गेलीत ते
हा म आता ही येणार आहे आज वीट येणार आहे
मग त्या आप्पांना तेवढं सांगा की तुरे वरण सोडा वरण सोडा आणि बघा म्हणजे लगेच लक्षात येई
चालते सांगतो एक त्यांना सांगतो आणि ह्याचं ते शाळेचं पत्र आहे ना मी तयार करतो एक ह आणि इथ कोण बघत ते दहावी नाही नाही दहावी पर्यंत जे रेकॉर्ड असतं ते झडपकड अ काय नाव त्यांचं प्राथमिक शिक्षणा अधिकारी म्हणतात का शिक्षणाधिकारी काय असते पोस्ट
काय मिळती कायस ती
तुम्ही पाठवते ते कोणाला पाठवताय
काय माहिती कोणाला करते ते सगळं आम्ही तयार करतो आणि तिथे प्रमोद पाटील सर बघते तीिथं इिथ पंचायत समिती
नाही पण झेडपीत झेडपीत आहे ना ते कोणाला हे करतात.
काय माहिती विचारू का? वि मीना ताईना विचारू बघकी वय? मीना ताई प्राथमिक ला आहेत की नाय त्यांना अक्युरेट माहिित आहे. त्यांना विचारा असं असं करायचं अस तर काय करायचं?
हा हा मग त्या चेजजस्ट करायचे असतील तर कुणाकड काय करायला लागेल ते विचारयला पाहिजे. आज मी पण झेडपीत जरा विचारून घेतो झेडपीत ह.
माणसाचं नाव कोुणाकडे द्यायं काय करायचं मीना ताईना सगळं माहीत असणार आहे बघा.
हा तिला माहिती असेल माहिती असेल.
तर ते आणि श तिथे त्या ज्या ठिकाणी करतात ती शाळा पण मोठी आहे ना. हा अस तर मानस आहेत. भरपूर त्यांची पर्मनंट स्टाफ आहे भरपूर जेन्ट्स
हा ते क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहे तिथं पण जाणार आहे मी आज
हम्म बर जाव शाळा चकून आणि पोराचं कोणाला जागी पोचलो असलो काय?
अ मी सकाळी येताना बघितले ते ग्राउंड वर खेळायला लागलो होती सगळी
हा ह आपलं पूर्व दिसलं का त्यात म्हणजे मुलगा आपला दिसला का आपलं परगं दिसलं का त्या ठिकाणावर
होय होय होय असतत सगळे आहेत सगळे वाईट किटमध्ये आहेत सगळे त्यामुळे काय? एकसारखी दिसतात सगळी बघून येतो एक मी जाऊन
आणि जेवणाच काय?
डबा घेऊन ग्यालाग तो
तुमचं तुमचं?
मी सकाळी जेवण करूनच येतो मी जेवण
अ तुम्हाला अशी भूक लागत नाहीशी भूक लागत नाही काहीतरी अ खाल्लं पाहिजे की शरीराला मनान म्हणजे मनाची छान असली तरी शरीराची गरज आहे ना.
होय हो.
यंत्र येते त्या जर काहीतरी दुपारी ते पिकताला काय ते ढकलायला लागते ना पोट घास. बरोबरी.
बरोबर.
प्लेटभर नाही घासभर चार घास तरी जावे लागतात प्लेटभर राहूदे राहवते ताटभर राहूदे राहते. ते पोट आय ते यात्र आहे एक.
बरं चालत बघतो मी जाऊनन ग्राउंड वर काय झडपीच पण जरा विचारून घेतो. चालत ठेऊ का?
ला फोन करा थांबा थांबाची करा एक मिनिट हा एक मिनिट. हा एक मिनिट आहे एक एकच मिनिट हांबा माझाच आवाज मला येतोय हां ठीक आहे हां. हा.
हा मी करतो परत ठेव.
ठीके, ओके.